बोला सर
आ झोपलास की काय?
नाही नाही आताच जेवलोय बाबा
काय एवढं लेट?
हा सात वाजता बाहेर गेलो,
हा
आ यायला साडेआठ वाजले
काय एवढं टाईम?
ते झेरोक्स काढायला गेलो
आधी नव्हतं पाठवलं त्याला?
झेरॉक्स, नाय अजून पण आमचे पण हे झेरोक्स काढायचे होते ना. या ते, तेजसला दोन सेमिनार येस नाही नाही सेमिनार सेमिनार हम्म तेज्याचे दोन यशचे ये एक माझा एक टाइम गेल्यानंतर तिकडं फोल्डर आणायला गेलो होतो.
हा हा
नंतर फोल्डर आणायला गेलो. तिकडं मच्छी मार्केटला, तिकडं गेला पा पंधरा वीस मिनटं
तिथं टाइम गेला असेल परत?
हा
ते तुम्ही हे, हे फॉर्म कधी भरणार आहात फॉर्म म्हणजे ते
आज आता रात
फी एक्झाम फी
हो सध्या मोबाईल वरून चाले ना रे, रात्री
नाही चालत काय?
नाही चालेना. म्हणजे ओपन होतंय सगळं होतंय फक्त आपण ते फीच चे हे करतो ना
हम्म
त्यांना ओपनच होत नाही. बाकी सगळं होतंय तिथपर्यंत होतंय आपण ते चूज करतो बघ स समर दोन हजार सव्वीस विंटर किथ पर्यंतच ओपन होतंय त्याच्या पुढे ओपनच होई ना हम्म.
स येतंय काय
कधी केलंस ओपन तू.
आता थोड्या वेळा अधीच
सकाळी जा होत असेल ना.
हो सकाळी बा होईल चार एक वाजता समजा तीन चार चार वळख वाजता हो.
मग ट्राय करून झालं तर ठीक नाही तर मग लॅपटॉपने तर पीसी बघायचंग ना कोणाचा तरी
हो. लॅपटॉप मुंड्याचा आहे. हम्म. नाही अर हे क्वेशचन लिहिले मी उद्या हेेत ना कोशन माझ्या उद्या आणि बुक मध्ये एक एक पण क्वेश्चन नाही माझा नाही मा हा दिली गेले नंतर प्रिंट काढलेली हो. मोबाईल वरून लिहिलय. हो शोधून आईच्या बुक मध्ये भेटली ना हे
हम्म. हा. काय म्हटलास.
हॅलो. हॅलो. हॅलो.